हॅलो, नमस्ते.
नमस्ते, मी पण मजेत आहे. तुम्ही?
मी पण छान आजकाल तो प्रत्येक जण म्हणजे वेळची नाही कदर करत. आणि असे म्हणतात ना दिसतो. तर म्हणजे तो खरच वेळी कमी असतो का?
असतो ना.
आणि तो आपलाना, म्हणजे आज विषय आहे की वेळेच्या व्यवस्थ थापची महत्व काय आहे. नाही ग, म्हणजे वेळच. स सर् सर्वांच्या चोवीस तासाचा असो फरक फक्त वेळेचे नियोजन कसे करतो यावर असतो. आणि क म्हणजे कधी बरोबर असते की वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे, तर काम वेळ वेळेत पूर्ण होतात. हा, आणि तो विद्यार्थी असो, कि ग्राहिणी असो किंवा नो करी, करणारी म्हणजे व्यक्ती असो की प्रत्येकासाठी वेळेची नियोजन खूप महत्त्वाचे आहे. आणि तो म्हणजे ग्राहिणीनी म्हणजे सकाळपासून दिवसाचे नियोजन केले तर घरा काम मुलांच्या अभ्यास, आणि स्वतःसाठी वेळ कडक म्हणजे काढावा लागतो आणि तसेच विद्यार्थी अभ्यास खेळत आणि विश्वास यांचे संतुलित नियोजन केले तर चांगले यश मिळते. ते आपल्याना.
बरोबर. म्हणजे वेळेचे व्यवस्थापन हा खरंच खूप महत्त्वाचा टॉपिक त्या कारण, आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला दिवसात फक्त चोवीस तास मिळतात त्यामुळे हा वेळेचा योग्य उपयोग करणे. फार आवश्यक आहे.
एकदम बरोबर म्हणजे वेळेचे महत्त्व तर ओळखणारी व्यक्ती अधिक म्हणजे अशीच. बुद्ध आणि आत्मविश्वास पूर्ण आणि आणि तो यशस्वी बनवते आणिते हो आणि का आम्ही पुढे कडल्यांची सवय सोडली तर तणही कमी होते वेळ एकदा निघून गेला की ती परत येत नाही त्यामुळे प्र त्या क्षणांचा योग्य उपयोग केला पाहिजे आपणनी.
अगदी बरोबर वेळ ही अशी गोष्ट आहे. जी एकदा निघून गेली की पुन्हा परत मिळत नाही म्हणूनच वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. अजून वेळचे व्यवस्थापन म्हणजे आपल्या दैनदनिक कामांना योग्य क्रम देऊन ते कामे योग्य वेळी पूर्ण करणे म्हणजे यामुळे आपली कामे वेळेत पूर्ण होतात. आणि ताणही कमी होतं.
बरोबर म्हणजे, सकाळी उठल्यापासून रात त्रि झोपेपर्यंत आपण कोणतेही काम करणार आहोत त्याचे नियोजन आधीच म्हणजे केले तर दिवस अधिक व्यवस्थित जातो.
एकदम आणि तो म्हणजे अगदी खरंच म्हणजे म्हणूनच म्हणजे वेळेची व्यवस्था पण हे यशस्वी जीवनाचे एक महत्त्वाचे गुण गुप्ता आहे. आणि तु म्हणजे म्हणूनच वेळेची व्यवस्थापण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे आणि पण वेळेचे व्यवस्थापन म्हणजे नेमके काय आहे. की आपल्याला दिवसासाठी कामांचे योग्य नियोजन करून प्रत्येक काम योग्य वेळी पूर्ण करणे म्हणजे तो वेळेची स्थापना आणि जर आपण वेळेचे नियोजन केले नाही. तर काय होतात त्याचे परिणाम.?
बरोबर म्हणजे खरंच. कारण आपण वेळचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे दिवसातील मत महत्त्वाची कामे ठरवली पाहिजेत. म्हणजे जे काम अधिक महत्त्वाची आहेत ती आधी पूर्ण केली पाहिजेत म्हणजे त्यासाठी ती आपण कामाची यादी तयार करू शकतो. आता उदाहरणार्थ, म्हणजे सकाळी करण्याची कामे दुपार ची कामे आणि संध्याकाळची कामे म्हणजे अशी विभागणी करता येते.
हो नक्की म्हणजे तो तुमच्या मत तर तुम्ही सांगितले पण माझ्या मताने तो मग कामे करणे. आणि अ म्हणजे अपूर्ण राहतात. नंतर घाई गडबड होते ताण वाट आणि त अनेक चांगल्या संबंधी हातातून निघून जातात. आणि तो ग्रामीणसाठी वेळेची व्यवस्था पण म्हणजे तितकीेच आवश्यक आहे ना म्हणजे तो नक्की तो घरातील कामे मुलां मुलांची काळजी नंतर स्वयंपाक नंतर खरेदी आणि स्वतःची वेळ या सर्वात गोष्ट नियोजनाचे करता या आहेत. तो विद्यार्थीनी वेळेची व्यवस्थापन कसे करावी.
बरोबर म्हणजे तसेच एखादे काम करण्यासाठी किती वेळ लागेल. याचा अंदाज येणे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे ज्यामुळे म्हणजे आपण आपल्या दिवसात चे योग्य वेळापत्रक तयार करू शकतो म्हणजे आजकाल मोबाईल आणि सोशल मीडियामुळे ना तर खूप वेळ वाया जातो म्हणजे आपण थोडा वेळ मोबाईल व वापरण्यासाठी ठरवला. पाहिजे म्हणजे, सोशल मीडिया सतत टीव्ही पाहणे किंवा विनाकारण इंटरनेट वापरणे. म्हणजे यामुळे आपल्या मूल्यवान वेळ वाया जाऊ शकतो, म्हणूनच काम करताना मोबाईल पासून थोडे दूर राहणे आणि आवश्यक तेवढाच वापर करणे चांगले आहे.
हो एकदम बरोबर म्हणजे त्यामुळे तो मोबाईलाचा वापरा आवश्यक म्हणजे तेवढाच करावा आणि उरलेंच्या वेळ चांगल्या कामासाठी पण वापर करा आणि वेळेची किंमत त म्हणजे समजण्यासाठी व्यक्तीच्या आयुष्याची नक्की यशस्वी होतात आणि तो म्हणजे अगदी बरोबर तो वेळेचा आदर करणे म्हणजे तो स्वतः च्या भविष्याच्या आदर करणे होय की नाही.
हो ना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर म्हणजे वेळेचे व्यवस्थापण खूप महत्त्वाचे कारण अभ्यास, खेळ, छंद आणि विश्रांती अस साठी योग्य वेळ दिला तर त्यांना सर्वांगीण विकास पण मिळतो. म्हणजे यामुळे कामाची गुणवत्ता देखील चांगली राहते घाईमध्ये केलेले कामापेक्षा नियोजन करून केलेले काम अधिक चांगले राहते, आता म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ची वेळेची व्यवस्थापन पण फार आवश्यक आहे, कारण घर आणि कामाची जबाबदारी सांभाळताना योग्य नियोजन केले तर दोन्ही गोष्टी व्यवस्थित करता येतात.
हो नक्की आणि वेळेवर म्हणजे काम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवरच वरिष्ठाचा विश्वास वाढतो आणि प्रती श्या म्हणजे सिंधी मिळतात आणि तो घरातील प्रत्य ते क कामाला वेळ दिला तर कुठं कुटुंबातील सर्वात सततच्या हे भेटतात.
कायमचे चा
आणि तो म्हणजे तो घरातील प्रत्येक कामात
का की च
जिथं घरातील बरोबर लाच्यान वेव वाव म्ह नंतर शांत आणि म्हणजे स्वतःच्या विकास यासाठी वेळ म्हन हो, म्हणजे तो म्हणूनच प्रत्येक म्हणजे क्षणाची किंमत हो पण नियोजन मंद केलं की जीवना जागी, जी याशी म्हणजेच, कोणी खोडी केली आहे.
हो, म्हणजे तसेच महिलांना स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, बरोबर खरचं म्हणजे पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यामुळे, आपण दुसऱ्या दिवशी अधिक उत्साहाने काम करू शकतो. म्हणजे वेळेची व्यवस्थापन म्हणजे दिवसभर सतत काम करत राहणे नव्हे, तर काम आणि विश्रांती यांच्याही योग्य संतुलन ठेवणे म्हणजे देखील आवश्यक आहे.
हो एकदम बरोबर आहे, म्हणजे पैसा हरव हा जवळ आला तर पुन्हा मिळ मिळवता येतो पण गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही आणि म्हणून वेळ हि सर्वातच मौल्यवान तर संपती हाय, काही लोक दिवसा बरो व्यवस्थित व्यस्त असतात, तरी कोंची कामं पूर्ण होत नाही, असे तर का म्हणजे कारण की ते नियोजन कर तर नाही महत्त्वाचं आणि तांदडीच्या कामामध्ये फरक ओळख हे आवश्यक असते ना.
वेळेचे नियोजन करताना खरज अचानक येणाऱ्या कामासाठी थोडा अतिरिक्त ते वेळ ठेवला पाहिजे, म्हणजे त्यामुळे वेळापत्र बिघडते तरी आपल्याना म्हणजे अडचण येत नाही तसेच एखादे काम पुढे ढकलण्याची सवय टाळली पाहिजे, म्हणजे हे काम नंतर करू असे म्हणत प्रलेस कामांच ढीक वाढतो पण काम आपण वेळेवर केलेच पाहिजे. काम वे पूर्ण करण्याची सवय आपल्याला लावून घेतले तर आपल्या मध्ये शिस्त पण निर्माण होते.
हो एकदम बरोबर म्हणजे तो हो अशाी गोष्टीवर नियंत्रण ठेवले तर खूप वेळच वाचतो आणि तो वेळ चांगल्याच्या कामासाठी वापरत येतो.
बरोबर म्हणजे पैसा गमवला, तर पो तो पुन्हा मिळवता येतो, पण गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही.
म्हणून योग्य नियोजन, क्रम म्हणजे क्रमांना प्रधान्य मोबालचा मर्यादित वापर आणि नियमित व्यापत्रकामुळे आपण वेळेचे उत्तम व्यवस्थापन करू शकतो.
हो एकदम बरोबर म्हणजे लहानपणापासून त्याचे म्हणजे त्यांना वेळेवर उटणे, अभ्यास करणे, आणि खेळणे आणि विश्रांती घेणे यांची म्हणजे सवय लावली. की म्हणजे सवय आयुष्यभर उपयोगी पडते आपल्याना
हम्
हा
आणि म्हणजे वेळेची व्यवस्थापन हे फक्त काम पूर्ण करण्यासाठी नसून चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. आणि वेळेचा योग्य वापर करणारी व्यक्ती व्यक्ती यशस्वी, आनंदी आणि आणि तो स समाधान हे जीवनाच्या जगामध्ये जगते. म्हणजे प्रत्येक क्षणाच्या आर पूर्ण वेळेचे योग्य नियोजन करून आणि आपल्याला आयुष्य आता म्हणजे यशाच्या मार्ग प्रस्थान करूया आपण,
बरोबर म्हणजे शेवटी आपण म्हणजे असे म्हणू शकतो की, वेळ ही आपल्या आपल्या जीवनातील सर्वात खरंच मौल्यवान संपत्ती आहे. म्हणजे पैसा गमवला तर तो पुन्हा मिळवता येतो पण गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखून त्याचा सदुपयोग उपयोग केला पाहिजे.
व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या जीवनात म्हणजे यशाच्या वर पाया आहे. वेळेचे योग्य उपयोग करणारी म्हणजे व्यक्ती नेहमी इंतरापेक्षा म्हणजे पुढे असते. आणि तो प्रत्येकाला दिस दिवसाचे म्हणजे समान चोवीस तास मिळतात. त्याच्यामुळे तो किती कस काम करायचे म्हणजे अना अनावश्यक म्हणजे मोबाईल वापर सोशल मीडिया या जास्त वेळ घालवणे, मुख्य कारणे आहे आणि म्हणजे दिवसाची तो सुरुवात नियोजनाचे करावे म्हणजे महत्वाची काम प्रत्येक प्रथम पूर्ण करावी. प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ निश्चित म्हणजे करावी आणि त्या वेळेचे पालन करावे.
बरोबर म्हणजे योग्य नियोजन आपण कामांना प्रा मान्य मोबाईलचा मर्यादित वापर आणि नियमित वेळापत्रक यामुळे आपण वेळेचे उत्तम व्यवस्थापन करू शकतो. शकतो म्हणजे वेळचे योग्य व्यवस्थापन केले ना, तर जीवन अधिक आनंदी शिस्तबद्ध आणि यशस्वी बनते, म्हणूनच आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, वेळेचा योग्य उपयोग म्हणजे यशाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
एकदम बरोबर अन्न तीच म्हणजे कामे वेळेत पुर्ण झाल्यामुळे घाई त होत नाही आणि मन शांत राहत. ते आणि आत्मविश्वास वाढते आणि तो अगदी बरोबर ते योग्य नियोजनामुळे म्हणजे कुटुंबालाही वेळ देता येतो स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष देता येत. येथे आणि नवीन कौशालेस म्हणजे शिकण्यासाठी वेळ वेळेवर महिला पाहिजे. आणि तो आजपासून म्हणजे वेळेच्या प्रत्येक क्षण मुळी लहान म ससमजण त्याचे सदुपयोग करून आणि इतरांनीही वेळेच्या वेळेस पनाचे महत्व सांगूया
बरोबर म्हणजे आजपासून आपण दोघी आपल्या वेळेचे नीट नियोजन करू बाय बाय.
बाय.